हा बोला कि जेवला? काय नाही चालूय की आवरायचं चालूय आवरायचं. हा जेवला नाही आवरलय थोडं आवरायचं
हा हा हा जेव काय नाही पाऊस वगैरे काय नाही ऊनच पडलंय. तिकडं?
हो इकडं पण ऊनच आहे.
हा हा हा पाऊस काय ह्या वर्षी लागतं नाही गे.
होय आता मधे किती भरपूर पुर येईपर्यंत पडला आता काहीच नाही.
मध्ये पूर आला मुंबईला वगैरे पूर आला. इकडें का काहीच नाही अजून हम्म हम्म
झालंय कडकडीत ऊन वगैरे पडलं काल वातावरण झालं होतं पण काय आलं नाही.
आला नाही व इकडे पण सकाळी काल सकाळी थोडासा पडला. आणि पुन्हा आलाच नाही मग
हम्म तेच कि होय आवरलं. आताच जेवण वगैरे झालं. काय असते कि मुलांच्या पाटनं चालूच. जाऊ दिवसभर आपला असतंय हा हा वेळ वेळ केला?
वेळ होतयच आता अ जेवायचं आता राजवीर ना थोड्या वेळाना
आ हा,
म्हणजे माझा
जेवायचं होय.
काय म?
काय नाही बघा, आण्विका हाय नव्हं. जेवालागल्या तिचं काय आवरतय व्हय चालूच असतय.
ते काय आवरडत नाही.
हम्म तासभर आपलं ते पाटण फिरत बसाय
बसायचं जेवलं का नाय आजून?
नाही जेवा लागल्या रोल करून दिलाय,
हा हा हा हा, आता जेव हुं हुं,
की तास एक तास बर हेच करत्या चावतच नाही पट
नीवांत जेवत्या आपली.
होय तेच की
तेच की आमच्यात पण तसंच आता आल की स्कूल मधून आवरायचं, कपडे वगैरे बदलायचे, होय जेवायला त्याला भरवायचं,
झोपायच म्हणल की वाजत्यात पाच तव्हर आणि संध्याकाळची तयारी,
रोज आता
तव्हा संध्याकाळची तयारी चालू असत्या. तोपर्यंत आणि जेवा जेवा झोपा परत सकाळी उठायचं ते काय दिवसभर
दिवसभर चालूच असते, ते काय बंद नसतय कधी. हा ते हुं हुं आणि काय तेच ऊन काय या वर्षी काय पाऊस हाय काय नाही काय माहिती?
आता पण सांगालागलेय काहीतरी हे म्हणजे पडणार आहे वगैरे मुसळधार. पंधरा तारखेनंतर, काय माहिती काय होते? हा गावी पण कसं रोप वगैरे लावाय चालोय इथे पाणी नाही.
पाणी नाही, होय गावी काय पाणी नाही काय नाही.
गेल्या वर्षी भरपूर होता काय पिकवू दिलं नाही, यंदा आधीच टोकणून वगैरे ठेवलेलं
गेल्या वर्षी अ गेल्या वर्षी मे मध्येच चालू झाला.
होय मे पासून दिवाळीपर्यंत होताचं.
होय आणि हा जून गेला पूर्ण
होय हा आता एप्रिल ला फक्त पंधरा दिवसच कि लागलाय.
व्हय हे गेले आठ दहा दिवस आसेच गेले. काही एक थेंब पण पडला नाही.
हुं
आणि काय म्हणता?
काय नाही बघा.
हा हा हा हा, आता काय झोपा तेच की पावसाच चालू आहे आता
होय.
उन्हाळ्यात पाऊस लागणार पाऊस लागणार म्हणून लोकांनी करून घेतलं सगळं,
आधीच हे के टोकनी वगैरे सगळं आधीच केलंय, आणि आता पाऊस नाही. तेच व्हायलय आता.
पावसामुळ
खायचं काय मग भात वगैरे कुठलं खायचं काय. ते पुढच तर महाग महागाई पण वाढणार म आता. भात वगैरे नाही होय.
हम् आणि काय मग काय फिराय वगरे गेला का नाही तुम्ही लोग.
फिरायला एप्रिल मे मध्येच की गेले होते. हम्म फॅमिली ट्रिप.
हा पावसाळ्यात काही नाही.
पावसाळ्यात नाही पावसाळ्यात मग कुठे शाळा मुलांच्या चालू होत्यात म नाही.
चालू होत्यात, पावसाळी ट्रीप काय झाली नसत.
नाही आणि पावसात शक्यतो कोन जातच नाहीत ना.
जात नाही होत पावसामुळे जात नाहीत पण ह्या वर्षी पाऊसच नाही.
पाऊसच नाही वय धबधबे वैगरे सगळं बंदच केलेलं ना,
बंद होय होय.
हम् आता जरा चालू केेलेत.
मुंबईला मुंबई ठिकाण पुरा आला इकड काय नाही पाणी नदीच नाही.
होय मध्येच किती कोल्हापूर त्यां साइड इकडं मा इचलंकरंजी वगैरे अ नद्या, पूर वगैरे कस आलेला.
इकडं पा इकडं पाणीच प्रॉब्लेम आहे. इकडे हेला.
हा पाणी पण काय होय तेच की आम्हाला तर चार दिवसानी येते.
हा ते तिकडे बोर असल्यामुळे जरा बरं आहे.
होय बोर आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही पण ज्यांच्या नाही त्यांना अवघडच आहे ना.
ते इथ या इकडं कसं बोर वगैरे काहीच नाही. फक्त कार्पोरेशनच पाणी त्या्च्यामुळे पाणीच नाही, हम जपून वापरायला लागते.
हम्म.
ह
आमच्या कडे आहे बोर वगैरे पण तरी पण जपूनच की पाणी आतां ऊन पडायला तर काय करायचं.
आता अवघडच आहे अजून आता पाऊस पडला तर बर आहे. होय पाऊस पडला तर बर आहे नंतर सगळे धरण वगैरे सगळे हे झालेत.
होय धरण पण कुठली भरली नाही शंभर टक्के नाही तर वर्षाला आपलं भरत्यात.
होय धरणात अजून पाणीच नाही आहे त्याने हो अजून वीस टक्के वीस तीस टक्के पाणी असेल.
हो शंभर टक्के तरी भरायला पाहिजे.
पाणी काहीच नाही धरणात
होय पाऊस तेवढाच लागला पंधरा दिवस
पाऊस पडल तर ह्यावर्षी पिकणार धान्य
पिक होय नाही तर सगळ जास्त आणि महाग हुन बसणार.
हा तेच तर
सगळं पोरांच शिक्षण हे ते मध्ये तर सिलेंडर चान किती महागाई होती.
होय आता सिलेंडर पण मिळान झाल्यात सगळ्याच दुकान तर बाजार सगळाच महाग झालाय सगळा
सगळ हॉटेल वगैरे पण थोडी थोडी बंदच आहेत. ब्लॅक वगैरे विकलं कि ते जास्त रेडी होेतात ना.
तीन हजार रुपये सिलें राखी द्यायला लागतयात.
होय मग म्हणजे एवढं सामान्य लोकांना तर परवडायला पाहिजे ना. होय होय होय‌.
ह त्यांना परवडलं तर ती हे कर त नाही तर बंदच करा लागलेत.
होय तेच की मता काय करणार चालू ठेवून पण गिराईक वगैरे तर राह तर बरं आहे ना.
होय. मग त्या गॅस करनच परवडत नाय. लोकांना
हम्म त्याच्याशिवाय तरी काय होतच नाही ना. जेवण वगैरे मग काय कोळश्यावर वगैरे चालू होतं की मधी
होय ते आणि कोळसे तर ते लाकड वगैरे तर आता कुठं आहेत सगळ्यांच गॅसच आहे गावी पण तेच आहे आता. होय आता कोण वापरत नाही. वगे वैगेरे आता खर पुन्हा वापराला लागणारच हाय.
होय तेच की गावी चा म्हणजे थोड्या चालू केलंय तसं
होय, पाणीच नाही म्हटल्यावर हे गॅसच नाही म्हटलं करतात काय?
करताय काय? मग ज्यांना लईच गरज आहे त मग ती काय बालक नाही घेतात आणि मग चालू करत ते एक आठ दिवस तरी, होय आठ दिवस तरी पुरायला पाहिजे ना हॉटेल वाल्यांना.
गॅसवाल्यांच्याकडून मिळतय टाक्या मग घेतात.
हम्म होय मग काय करणार त्यांचं ते सा हे बिझनेस असतोय म्हणता मग कायक ते
होय होय तेच की, आणि काय मग? आता काय झोपायचं काय?
होय एक थोडा वेळ आवरल्यावर सगळं. नाही आत्ता आल्यावर करायचं चपाती वगैरे करायच्या बाकीच आवरलय. ह् ते ग असतय दुपारपर्यंत. बाकी सगळं झालय. होय त्याच्यातच वेळ जातोय तोपर्यंत एक तास झाला की आणि मग चला. संध्याकाळच आणि चालू.
संध्याकाळची तयारी, संध्याकाळी हम्म हम् हम्म आयुष‌ काय शाळेला गेल्याय.
होय आयुष शाळेला गेलाय.
हा हा हा हा
हम्म त्याच्या असते आ पावशे अकरा गेला की संध्याकाळी येतोय सव्वासाला.
सवासापर्यंत.
हम्म दिवसभर काय आला कि म दोघांच चालू असते भांडण.
हा हा हा हा हा
अभ्यास घेतला कि हिला पण घ्यायचा असत अभ्यास त्याच्यावररो पण आपलं काहीतरी करत बसत्या.
बरं आहे म्हटलं टाइमपास तर
होय तेच की.
हम्म.
चालते आपलं काहीतरी करायचं. हम्म. तुम्ही फिरायला वगैरे कुठे गेलता की नाही मग
फिरायला वगैरे मे मध्ये गेलो आता पावसात काय का नाही आता पावसाळ्यात एक ट्रिप काढायची होती.
शाळा आहे म ते पावसात भिजून ते आजारी वगैरे पडतात ते नाही होते एक दिवस जायच
होय होय तेच का
हा.
जास्त म्हणून काही गेलोच नाही.
हा हा. हो आता ते भरपूर असते ना सगळे शनिवारी सुट्ट्या लागल्या.
हा आणि ऊन पडले त्याच्यामुळे जास्ती गर्दी आहे. नाही तर मग इतर वेळेला काय नसते जास्त. होय होय शनिवार रविवार चालू असते.
त्याच्यामुळे जास्त गर्दी त्या दिवशी असते.
गर्दी असते हो.
हम् हम.
मग करू काय तुम्हाला संध्याकाळी.
बर बर चालेल.
हा हा हां आता काय निवांत मध्ये आता झोपा.
होय. चालेल करा मग आधी कॉल करा हे करा हा
हे होतंय अंविका कुठे आधी झोपली काय?
नाही गेली बाहेर.
गेली होय मला वाटलं झोपली वाटते ती आवाज येत नाही म्हणून झोपली म्हटल.
नाही नाही गेली बाहेर हा हा चालेल ठेव का?
हा का.